हॅलो. येतोय आवाज?
हो येतोय.
अच्छा झालेत का जेवण?
नाही व्हायचंय आमच्या अहो गेले सासऱ्यांसोबत शेतावर
हो अहो थांबलेत का
हा थांबले ना उद्या सुनमुक आहे ना सॅटर्डे ला परत
आज आजच आहे ना सॅटरडे
ना सॅटरडे ला नाही करत ना उद्या असून मग
अच्छा मग उद्या सून मुख खेच का काय काय करता त्याच्यात
त्याच्यामध्ये आता आपले कुलदैवत असते ना
हम्म
आणि अन्नपूर्णा आपण अन्नपूर्णा असता आपण देवात हे ठेवतो देवघरात
बरोबर.
चुल्हा आहे ना घरी गावाकडे चुल्याची पूजा करतात. ते करतील नवीन म्हण
वैगरे करायला लागत आपण कसे पैसे म्हणजे स्वयंपाक वगैरे करायला लावतो. तशा टाईप म मध्ये पूजा करणार चुल्हा
अच्छा पहिली हा पहिली रसोई ते असं म्हणतातात तसं
अच्छा. तर मग चुल्याची पूजा करणार मग मोठ्या लोकांचे पाया पडणार. हा नाही पण तिखटेला दोन बकेला आगो गाव जे वन सारखं आहे उद्या माहितीय का गावाकडे
आरे बापरे.
खूप बोपळे
हवा हवा पण मग पहिलं तर गोड थोडास बनवत असत. असल ना घरच्यांसाठी
बाकीच तर गावजेवणच कायकय
अच्छा जे आमच्याकडे गोंधळाच्या दिवशी हळदीच्या आधी करतात ते तुमच्याकडे नंतर
म्हणजे कायंड ऑफ गोंधळ सारखच आहे आणि
म्हणजे ल लने कामा आणि आपलं जॉईट घर आहे गावा कडे त्यांची सून आणि आता आपली स दोघी उभे राहतील म्हणजे त्यांच्या ओटी मद्ये ता
असं का
असत ते असे देवाला टाकून मग मोठ्यांचे नमस्कार करणार आता मम्मी पप्पा असले काका काकू हे
हा मोठे जे मानाचे ते
ठे आता मम्मी पप्पा नंतर आम्हीच आहे आम्ही मोठे तर मग हा तर मग आम्हाला आम्ही पण उभं राह ना मग आम्ही शिमुख द्यायच
अच्छा मग तू काय गिफ्ट करणारहे
मी मी पैसेच देणार आहे म
हा तेच
पण मग मी हे कर तिला जे आवडेल ते घेऊन घेणार मग. कारण की कोणी कोणी काय काय देणार. कोणी जोडवे देणार, कोण काय देणार, कोण त्यापेक्षा डबल होण्यापेक्षा बेटर आहे आपण पैसे देऊन मोकळ होऊन जाऊ
ते खरंच बेटर आहे. समजा आता ते असतं ना ग प्रत्येकाची एक चॉईस असते.
म्हणून म्हटलं ना मला राधीका बोलली होती चल असं अगं बहीण बोलली होती मला चल म्हंटल मी नाहीये. मी पैसे देणार आहे म्हटलं.
हा, हा.
तिच्या आवडीने घेऊन येऊ दे.
अच्छा मग तू इकडे कधी येणारेस?
मला अजून चार दिवस आहे.
ओके, ओके.
हे म्हणताय चल माझ्यासोबत सोमवारीच, पण मी म्हटलं मला थांब सोमवारी चल म्हणताय मला दोन, चार दिवस अजून
जाऊ दे आराम करून ते. आता तुझ ही थकवा असेल ना?
ते काय झालं आता एक बेडरूममध्ये आमच सगळ्यांच सामान होत म्हणे मुलींच
हम्म.
आता वरच्या रूमध्ये तर नाही देऊ श आणि जो मास्टर बेडरूम आहे तो पप्पांना वॉशरूमला जायला लागतं.
बरोबर.
त्यांना देऊ नाही शकतं. कधी लेट उठली काय तर पप्पाना इंडियनमध्ये जायला प्रॉब्लेम येतं. बाहेरच्या कॉमनमध्ये इंडियन आहे. हॉस्टेल मग आमचा रूम त्यांना देणार दोघांना. मग आमचं सामान वगै शिफ्टिंग करायचं त्याला तर एक दोन दिवस चांगले जातील. बेड शिफ्ट करायचं सिंगल बेड आहे ना बेडरूममध्ये आमच्या. मग आता डबल हा डबल बेडवरती आहे. वरच्या रूममधन खाली आणायचं आहे. एक बेडरूम वरती केलेला टेरेसवर.
बरोबर आणि मग लग्नात नाही आहेत का तुम
नाही, नाही नसतं. रुखवत रुखवत नाही अगं नसतं काही. म्हणजे देणारे देतात, पण आम्हीच ऍक्चुली नाही सांगितलं होतं. आहेरच नव्हतं
हो मग काय तर नाही पण ते असं असते ना रिच्युअल
कंपलसरी नाहीये. ज्यांना करायचं असेल तर ते करतील. नाहीतर मग
हं मग
म्हणजे आपलं हा त्या साईडला कस रुकवत असतं. भांडी, कपाट पिलू पिलू काही नाही त्याला सर्दी, खोकला खूप डेंजर आहे. हॅलो.
हा अग त्याला ओव्याने आणि लसुणने असं शेक ना.
ओवा हा ओव गरम करून शेकते ना.
ओवा हा आणि तो ओवा भाजला गेला का त्याच्यातच लसूण टाकशील. असं? आणि पिल्लूची आजी गेली की आहे?
थांब-बरं थांबून जाता मग? अ हम्म, हॅलो, तुझा आवाज मध्येच जातोय ग! होना, मग हॉटेलला थांबलेत कि तुमच्या कडे थांबलेत.
ह.
हट. पिल्लू-पिल्लूच्या आजी तुमच्याकडे थांबल्यात की हॉटेलला थांबल्यात?
नाही ना, ते रिटर्न झाले ना!
हा, मला तेच विचारायचं होतं, रिटर्न झाले की आहेत असं? गौरी पण आलेली का? गौरी पण आलेली.
पण होना, ती, बेबी, माझी सासू, अगं म्हणजे, हा, सपना आलेली ना
हॅलो! माझी फ्रेंड आहे ना ती, तर ती आली होती गाडी घेऊन. त्यांचे दोन सीट अव्हेलेबल बल होते, तर मग पाठवून दिलं त्यांना त्यांच्या-त्यांच्यासोबतच.
हो, हा बरं झालं, तुला पण टेन्शन नाही.
तेे कसं? हा म्हणजे कसं... त्यांच यादावत नको उगाचच म त्यांचं पण रा सगळ्या गोष्टींचा
हो, मग. बरोबर आहे, एकवेळेस नवऱ्याला हे करू शकतो. अ
तिकडे बघायच च इकडे बघायचं! त्यांना ऍडजस्टमेंट करायची असते, नसते. मं त्यांना, त्यांना ऑकवर्ड वाटलं की यांना ऑकवर्ड वाटतं. मम्मी-पप्पांना
हो हो, आणि एक एक कुणीतरी असं फ्रेश असलं ना ग... म्हणजे तर बरं वाटतं! कुणीतरी असं तोंड फुगवून बसलं ना, नको, म्हणजे विनाकारणचं फ्रस्ट्रेशन होत गं ते.
अरे, मग कसं झालं?
म्हणजे, आपण धड एन्जॉयही नाही करू शकत. आपल्याला अ-काही हे नसतं, पण आपल्याला ते विनाकारण बर्डन येतं. आपण काहीच हे नाही करू शकत.
आता कसं, आपण रिच्युअल्स मध्ये बिझी असतो. आता, मग तेच झालं, मला निघताना भेट तच नाही आला त्यांना, ते निघाले, आहेर वगैरे दिला त्यांनी, आणि मग ते निघाले, आणि मी नेमकं आहे ना... नवरीला जोडवे घालत होते तिची उटी भरायची म्हणुन मं मला उठता येईना. पण मी त्यांची अरेंजमेंट आधीच करून ठेवली होती, म्हणून मग काही नाही.
बरोबर. हम्म च ते कायच बोलू शकतो आपण!
हा, आपण फोर्स नाही करू शकत. मग आम्ही तर थांबा सांगितलेलंच! पण नाही थांबल्या.
नाही, वर जा.
आता कसय आहे त्यांचं म्हणणं असं आपापल्या घरी
अ म्हणजे आराम करता येत. ट्रॅव्हलिंग झालेली असेल तर पडता येत जरा वेळ काय करता येतं.
हम्म
हा म्हणून मग ते इकडे कस किती आलं तरी गे गेस्ट असतात त्यांच्या समोर पडता येत नाही.
बोल
नाही बसून राहावं लागत म्हणून मग ते म्हटलं जातो आम्ही
बरं ना मग तू ऍटलिस्ट तीन चार दिवस तू तरी निवांत राह
हा तेच ना
हम्म नको जास्त विचार करू.
हम्म नाही नाही मी नाही ग असं विचार करत आहे उगाच जसं कायी करत बसायचं ना म्हणून म्हटलं.
हा.
म्हणजे सगळे लक्ष त्यांच्याकडे लागून राहत मग आपल्या इथे
तेच एक बरय हा त्याला घेतेस का रडायला लागला तो
हो रडतोय रडतोय घेते मी त्याला
आह
काय म्हणतोय.
भूक लागली का त्याला?
हा त्याच चाललंय ताप उतरतच नाहीय त्याला उठायचंय.
आणि गळल्यासारखं झालं असेल. त्याला ना जरी सर्दी ये ना तरी कोमट पाण्यात लिंबू पाझ. लिंबू आणि आल.
ठीके चल मग करते मी
हो हो कर कर घे त्याला घे हो.
हा घेते हो हो ओके हा बाय.